ह हा हॅलो.
हा येतो का आवाज?
हा येतोय ना.
बर बरं. ते मगाशी बोल होतो मिठी नदीचं त्याच्यामध्ये कचरा अडकला होता तो साप नव्हता झाला. आणि त्यावेेळेस पाऊस खूप पडला होता दोन दिवस आता कसा पडला होता इकडे वसईला पाणी पाणी झालं होतं तस तिकडे त्यावेेळेस पाऊस खूप पडला होता. तो एवढा पाऊस पडला होता त्यानंतर ते न नदीमध्ये पाणी अडकलं होतं. त्यामुळे ते पाणी रस्त्यावरती आलं सगळं. घरामध्ये घुसायला लागलं पाणी आणि त्याच वेळेला इकडे का झालं आपलं इकडे बारवी डॅम वगैरे परिसरामध्ये. नाशिकचा पण एक अ कर्जतचा पण एक डॅम आहे तिकडे काय झालं की पाणी पाऊस भरपूर वाहतोय. ते डॅम भरून वहायला लागले आणि त्यावेळे जर डॅम खोलले नसते तर डॅम तुटले असते.
अच्छा.
आणि डॅम सुटले असते तर मग सगळं पाण्याखाली गेलं असतं. एका फटक्यात त्यामुळे डॅमचे दरवाजे खोलायला लागले. मग इथे आधीच पाणी अडकले त्या डॅमचे पण दरवाजे खोले त्यामुळे मग मुं मुंबई साईडला पाणी वाढलं ते वाढलं परंत उरल्यास नदीमध्ये पण खराब होती तिचं पण साफ नव्हतं का उल्लास नदीला पण. त्यामध्ये पण कचरा खूप होता. मग इकडचं पाणी इकडं अडकलं आणि तुमच्याकडून सोडलेलं पाणी तिकडं अडकलं असं झालं.
अच्छा असं झालं व्हय.
हा त्यामुळे त इकडे पाणीच पाणी झालं लागते अख्या मुंबईत.
अरे बापर!
पण त्यावेेळेस एक, बोला ना.
म्हटलं पाऊस किती ही पडला तरी चाललं फक्त त्याचं पाणी कुठं तरी असं जाण्यासाठी हे रस्ते त्यांनी बनवलं पाहिजे मानवानी.
बरं बरोबर बोले तुम्ही.
हा.
जे तुम्हाला कळलं ते पॉलिटिक्स पॉलिटिशियन लोकांना कळलं पाहिजे. पाऊस किती ही पडू दे काय होत नाही फक्त पावसाच पाणी समुद्रात गेल पाहिजे.
पावसाला, हो तेच ना आणि आपल्याला पिण्यासाठी साठ अशा ठिकाणी साठवल पाहिजे की, जिकड त्रास नाही झाला पाहिजे कोणाला,
बरोबर बरोबर,
हम्म पाणी तर आपल्याला लागतच.
हो.
हम्म मा पावसाला दोष देऊन चालतच नाही. आज ले पाऊस पडला कमी पडला. पावसाच काहीच चूक नाही त्याची.
बरोबर आता काय काय बिल्डिंगनी केले अस. की पावसाच पाणी भट काय काय ठिकाणी तिथ काय काय नवीन नवीन बनणाऱ्या बिल्डिंग त्यांनी कस त्यांच बेसमेंट एवढ मोठ बनवलय खालती तिकडे ते पाणी जमा करतात पावसाच.
अच्छा. अरे वा!
मग तेच पाणी त्यांना वर्षभर त्यांचे जे गार्डन आहे. गार्डन झाला स्विमिंग पूल झाला बिल्डिंगची साफसफाई झाली.
किंवा जे पाणी प्यायच नाहीये अशा ठिकाणी तिथ पाणी वापरतात. त्यांना वर्षभर पुरत ते, हॅलो.
हम्म तुमच्याकडे, तुमच्या माहितीत आहे अशी एखादी बिल्डिंग.
हो मी इकड राहते. तिकडे पण एका ठिकाणी आहे. समोरच एक बिल्डिंग नवीनच झाली आधीच्या जुन्या बिल्डिंग होत्या. तिकड अस नव्हत केल. सोय काय पण आता नवीन ज्या बिल्डिंग झाल्यात ना, तिकड त्यांनी केलय खाली पाण्याचा साठा. करणार म्हणजे पावसाच पाणी आल ते, साचू नये म्हणून त्याच पाणी जाण्यासाठी. तिकड स्टोरेज बनवलेल आहे.
अरे वा.
हा नाहीतर आधी तिकड खूप सार पाणी साच त्याच पाणी दर वेळेस साधा पाऊस पडला तरी तिकड खूप पाणी साचायच. पण आता ते बिल्डिंग झाल्यापासून तिकड पाणी नाही साचतय.
हम्म फरक पडतो फक्त लोकांनी केल पाहिजे. हे सगळे बिल्डर नाही का तसे त्यांना कस. आपल्या बी बिल्डिंग मधली घर विकली बस झाले.
हो, तेच ना.
बाकी मग आता पाणी म पाणी तुमच्याकडे सोडत असेल नाही जास्त मग आता पाण्या साठा वाढला असेल म्हणण्यावरती.
हा तेच ना मग आता पाणी. स्टोरेज भरपूर झालेय त्याच्यामुळ पहिला आमच्या इथ, एकच टाइम पाणी यायचं आता दोन टाईम पाणी येतं, सकाळ आणि संध्याकाळ.
अच्छा.
हां पहिला फक्त सकाळीच य
हॅलो? हॅलो?
तेच.
हम्म.
हॅलो? आवाज येतोय?
हा बोला ना, हा आता येतोय, आता येतोय.
आह, म्हटलं पहिला फक्त एकच टाइम, सकाळीच पाणी यायचं, आता दोन टाइम याय लागल पाणी. त्याच्यामुळ जरा बरं ये, घरातलं काम कराया पाणी भरपूर लागतं. पाणी नसल तर मग, काय काम करू वाटत नाही, बिना पाण्याच काम होतच नाहीत.
बरोबर बरोबर.
हां तेच
तेच पाणी जमा झालं, पाहिजे जमिनीमध्ये. अन तसच उडलेलं एक्स्ट्रा पाणी, निघून पण गेलं पाहिजे. तर मग सगळ्यांसाठी, बरं पड, बर पडतं.
होय ना बरोबर.
मुंबईत तर असं पाणी वाहून नेणारे, एकशे सतरा नाले येत.
हां का?
ह्म.
अच्छा.
ह्म ह्म, एकशे स-सतरा नाले येत, ते मुंबईचं सगळं पाणी, वाहून घेऊन जातात. बाकी काय बोलता मग? तुमच्याकडे मेट्रो वगैरे बनते का?
हां, आहे ना, मेट्र ट्रो आहे आमच्या इथं आणि एक एकाच काम, चालू आहे. नाही नहीं ते, तो ब्रीज बनतोय वाटतं, मेट्रो नाही. एक इथं आमच्या घराजवळ आहे, तिथे पण ब्रिज बनतोय. मेट्रो पण आहे, पण जरा लांब ये, जवळ नाही.
ओके. ओके, बरं बरंय. बाकी मग काय, जेवायला काय केलं होत आज?
आज मी केला होता, ज्वारीचा डोसा.
अरे वा!
हां, तुम्ही खाल्लंय का?
नाही, नाही खाल्ल.
छान लागतो, हां इडली इडली आणि काय बोलतात? इडली, डोसा ते बनवतात तांदूळ आणि उडदाचे डाळीनी पण मी ज्वारीच्या पिठापासून डोसा बनवला होता.
आरे वाह छान लागतो.
हो छान लागतो अजिबात वाटत नाही कि ते ज्वारीचं पीठ आहे. मस्त खुसखुशीत लागतं. हम्
बारी कसं बनवतात?
ते आता तुम्हाला मी सांगतो त्याची रेसिपी कशी असते? पहिल्यांदा ना एक वाटी ज्वारीचा पीठ घ्यायचं. आणि छोटसा छोटी वाटी घेतली तरी भरपूर होतं. तर एक अशी नॉर्मल वाटी घ्यायची एक वाटी फुल पीठ भरून मग त्याच्यात ते तेवढंच तीन वाटी पाणी टाकायचं.
हम्म हम्म हम्म.
हा एक वाटी पीठ घेतलं की तीन वाटी पाणी टाकायचं. आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ आणि दोन चम्मच रव्याचं रवा टाकायचा.
हम्म.
हा म ते मिक्स करून घ्यायचं त्याचा मिक्सर एकदम पाण्यासारख होतं आता आपण इटली डोसेच चा बनवतं ते त्याच बॅटर जरा घट्ट असतं तसं नाही हेज्या बॅटर पाण्यासारखं होतं दिसल दिसतं ते पाण्यासारखं पाण्यापेक्षा थोडस लाईंटली ठीक असतं पण ते छान त्याच्यापेक्षा तसच ठेवायचं असतं आणि म त्याच्यामध्ये म आपण बारीक कांदा कापून टाकायचा, मिरची टाकायची. आणि हे आपल्याला पाहिजे असेल तर गाजर पण टाकू शकतो. अशा कुठल्या भाज्या पाहिजे असं ते पण टाकू शकतो.
ओके.
हा आणि मग ते मिक्स करून मीठ बीठ टाकून टेस्ट करायचे. आणि मग डोसेच्या तव्यावर थोडसा असं तेल टाकून ते असं पसरावायचं. ते टाकायचं डोशा असं टाकतं ना तसं ते टाकायचं. आणि मग तेच शिज द्यायचं म होतय लगेच दोन मिनटामध्ये.
बरं आहे मम पसायला पण चांगलं जेवायला पण चांगलं.
हा हा हेल्दी आहे.
हो बरे बरे आहे चांगलेय पण चांगला चला धन्यवाद तुम्ही मला चांगली रेसिपी सांगितली आज ही.
हो हो हो.
आम्ही नक्की ट्राय करणार मग ही.
हा मी आज फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि मिरचीच टाकली होती.
अच्छा.
हा त्याच्याने पण खूप छान लागली होती. काय काय नुसतं प्लेन पण करतात. पण कांदा मिरची टाकली तर अजून छान लागतं मिरचीचे काप करून टाकायचे.
हो बरोबर.
ह. छान लागत. आणि त्याच्या सोबत मग,
माहिती पडला.
हो. त्यासोबत सारी लसणाची चटणी खायची सुकी केेलेली असत. खर ती, नाहीतर दह्यासोबत पण छान लागत ते. आता आपण खोबर, शेंगदाण्याची चटणी करतो त्यासोबत पण छान लागत. आणि नुसत ही छान लागतो.
अरे वा. अरे वा. छान छान छान. चालते मग बोलूया नंतर आपण. हो हो हो हो.